मी बघितल्या बघितल्या कुठल मला आवडलं ते टाकतोय सुवात हा बोला.
कोण आहे बाजूला.
हाय इथं दुकान आहे समोर ते दुधवालेत हम्म बाकी.
बाकी निवांत होय कधीच जेवलोय नऊ वाजता.
बर.
आज लवकर बंद केलत तर आठ का सव्वा सव्वा आठ
ते रविवारी सुट्टी असतीया ना.
उद्या दुपारी असणार सूट ते दुपारनं.
हा हा हा दुपार नंतर असतीया काय बर. आणि एक आहे आता ते फोन कट केल्यावर सांगतो परत. बाकी काय, काय दिवसभरात काय घाडामोड?
घडामोडी आता तुमच्याकड असणार, आमच्याकड काय असणार हाय.
आमच्याकड काय घरात बसून काय अस
आता काय माहिती घरात बसून कॅमेरा लावले असतील कुठेतरी बाहेर कोण. कुठ जातया.
नाही नाही घरात बाहेरून फोन लावाय ते नाही एवढंच बाहेर. बनवाय जाते तेवढंच.
रील्स बनवाय तेवढं बाहेर पडतो, हो इथल्या इथंच. दत्त डीगडी, कुठं राम मंदिर असं.
अच्छा.
हम्म.
गाना बिना बंद हाय का चालू हाय?
अण्णा ह्याय चालू, पण आम्ही जात न्हाय. अण्णाला आता लय डीमांड आल्या आता. अण्णा असतंय, क आता नसतंय जास्त करून, कामगार असतंय आणि त्याची बायको असत्या.
ते दुकान आणि घातलं असेल एखादं?
लय नाय दुकान घात ल्याला नाही जास्त. पण माल वाढवलाय, काउंटर वाढवलंय, नाश्त्याचं भर पूर व्हरायटी किल्या, मोठ केलंय. पण आता ते डिमांड लय आलय त्याला, ते आता बोलत बिलत नाय जास्त. कुणाशी काय नाय आणि त्याला फाईटलाबी लय तेच पण नाही तेचबी मार्केट कमी आलं आता, फाईट लय आलीत आता, आजूबाजूला सगळं खायाचंच झालंय.
नुसती खायाय, लय लय डेव्हलप झालंय, हो डेव्हलप लय झालंय आता. मग आपण जात हुतो, तवा तेचच दुकान होतं. आता लय झाल्यात. होय होय. आता कॅफे बीपे लय काय काय झालंय, आता कशाला माणूस आईस्क्रीम घ्यायचं म्हटलं, तरी तिथं कॅम्पिटेशन हाय.
बापरे. धंदा चांगलाच चालायला लागला की, दहा बारा जणी येतातच. अण्णा ओळखलं, आता कुठला अण्णा ओळख तिथं अण्णा ओळखत पण नसल. नाही ओळखत तर मी लिहून देतो तुला. अण्णा ओळखत नाय.
दिवाळीत ये मोवाळ लागतंय तुला. आर्या बिकरी ना नाव तेज? का दुकानच? आर्या बेकरीत आर्या.
तू किती वर्ष झालं जाऊन तिकडं?
नाही नाही आत्ता गेलं, मी जातोय रोज. रोज म्हणजे आता त्या राम मंदिरला गेलो की ति इथनं जातो आम्ही, पण त्याकड जात नाही निलेशकडे जातो. ते समोर एक आमचं मट्टा विकायला एक जण समोरचा हाय. आमचा मट्टा विकायला नेत हुता. समोरच ते या दुकान हाय कोल्ड्रिंकच.
अच्छा तुझा मट्टा तो घेऊन जातोय का?
हा माणूस त्यो. समोर तेज्या हे त्या, मग त्याकड जातो कवातर सोडा प्याला.
मग मट्टा इकतूस काय असं भायर?
हा देतोय की कुणाकुणाला विकायला. नाही नाही असंच लूजनं येतंय तेे. लूज नेतंय तिथं नेऊन ग्लासमध्ये पंधराला विकतय, दहान देतंय त्याला.
आणि इथं धानच पियायला दितूस ना? अच्छा मग तिथं पंधरानं विकत असेल त्यो? हं हं हं.
अं बाकी काय
बाकी काय नाही बघ निवांत आमचं काय आम्ही जेलमध्येच असतोयं. तु जसं दुकानात असते घरी असते तसं आम्ही दुकानात अस
जर अ हं हं व्हयं व्हयं अ हा हा तुमचं ए ते होलसेल फिरयला लागणार तर
आ.
होलसेल एकदम वर्षाचं फिराय जाणार.
हा हा ते मात्र हाय त्यात काय विषय नाय. मग कधी येतोस का मग काढ पासपोर्ट वगैरे.
आ नाही नाही आबा एवढ्यात नाही आता आमची प्रगती कराय आम्हाला एवढं आ आता ह्यावर्षी काहीतरी हि करायचं आ परत आहेच की परत आहेच. परत वेळ बी हायच की वेळ हायच की परत हं हं हं. चाचा फोन आला सकाळी अता म्हटलं पन्नास हजार सांगायचं आहे. आहेत का असं असं पन्नास हजार. सोनं सोडवायचंय म्हटलं नाही सोनं रिन्यू करायचंय, कर्ज काढलेलं होतं.
नाही म्हटलं
गट कर्ज काढलं. त्यो रेट कुठला असतो त्यो ताजाच र रेट असतो ना.
हो नवीन रेट हो काढताना म्हणजे रिन्यू कर त्यांना त्यो त्यो रेट असतो सध्याचा.
आणि एकदम कमीचं झाला असला तर.
कमी झालं की त्यो रिन्यूचा बी म्हणजे कमी येतो दर.
आणि जास्त झालं की जास्त येणार.
जास्त येतो हो रिन्यू करताना रिन्यू करताना रिन्यू म्हणजे काय? कर्ज भरायच नाय नुसतं व्याज भरायच.
अच्छा.
हा परत सोडवायच्या वेळी एकदम सोडवायच असं.
अच्छा असं असतयं वय.
तू काय कर्जात नाहीसचं कधी.
नाय आपल्याला काय त्यातलं काय माहितीच नाही.
माहिती करून घे कदीतरी उपयोगी पडतयचं तुला पडणारचं आज ना उद्या.
मला इथले जणण माहीत क्रेडिट कार्ड घे क्रेडिट कार्ड घे म्हणून नगत असलं काय क्रेडिट क्रेडिट
क्रेडिट कार्ड बीर्ड घेऊ नका.
मग ते म्हणतीया कर्जाचं काय ना काहीतरी क क कर म्हणतीया मला
नाय नाय नाय नाय नाय कर्ज कर रे कर्ज काढ कर माहितयं का चुकीचा विषय नाही आपल्याला एक हि येतयं म्हणजे आता दुकान बंद करून चालणार नाही किंवा आपल्याला केलंच पाहिजे काम अस अस एक होतय
करावच लागतयं ते
हा मग करावं लागतयं आणि कस होतय माहीतय का आपल्यात प्रगती बी होती कर्जामुळं‌.
हो हो ते माहितीये मला.
हा आपण काय तर दारूडं नाही पिडकं नाही कि बाबा कर्ज काढलं न आणि आता ते कवा भरायचं आता असं आण तसं. आणि भाव तुझा काढत अस न तुला माहित नाही
नाय नाय तो काढत असतोय त्यो त्याचं काही नाही.
हा मग तसं तुला व्हायला लागणार प्रगती कराय असं
हम्म.
कराय लागतयचं ते आता नाही म्हणतोयस. पण काय तुझ्या डोक्यात तुझ्या शेवटी स्वभाव त्यो वेगळाय. वेेगळा ज्याला करायचय ना ते कर्ज काढून काय करून कर तुक्ष मोठं करतो आता हाय यात समाधानी मानणार न मानणार असते की नाही करतोच काय बी धडपड करतोच.
ते काय ना काय तर हिकडं तिकडं द अरे क कसयं माहितयं काय आता को हा मंग तेचं त्याचसाठीच ना बाकी आपलं इन्कम पण तसंचच चालू पाहिजेल की त्या हिशोबाने आपल्याला वाटाव घेतलं का काढलं. नुकसान झालं तरी आपल्याला काय वाटलं नाही पाहिजे.
हा नुकसान म्हणजे काय इन्व्हेस्टमेंटच फक्त हो. कुठं अजून एक गाळा घेतला अजून एक दुकान काढलं त्यासाठी कर्ज काढलं.
हा मग तेच झालं ना बाकी आता माणसं कशी करत्यात. बाबा आपल्याकडे एवढं भाडं या लागलंय म हिशेबाने जरा इथं जमीन घेऊ आपण. आपण कमवून पण टाकून भाड्याचं पण जाईल तिथे. म ते त्या असाच व व व वाढत जातं ना ते.
हा.
आता तू मजूत दुकान वाढव.
मी बार काय ना बघितलं तुमच्यात. तुमच्यात कसं आहे माहितय का मारवाडी जेवढ्या आहे की नाही ते कसा विचार करत्यात ते आमच आम्ही कसं विच विचार करतो मराठी कुठे तरी जागा घेतली आणि नुसती इन्व्हेस्ट करून ठेवू मग पाच वर्षां दहा वर्षानी विकायची नाही तर चांगलं पैशे आले की विका असं तसं मारवाडी नाही विचार करत. मारवाडी विचार करते आता ह्या ठिकाणी पैसे घातलेत क नाय ह्याची बी किंमत वाढली पाहिजे आणि त्यातनं सोर्स पण आला पाहिजे. बरोबर हा.
काय ना काहीतरी घातले म्हटलं तिथं काय ना काहीतरी आलंच
आलच पाहिजे हा मग ते तसच मग तशी इन्व्हेस्टमेंट बघायला लागते आणि तुला बी ती बघायलाली बरी पडेल भावा पण काय तुला तू समाधान असलास तर काही गोष्ट वेगळे. समाधान व्हाय सगळं. तुला अजून कसं आहे माहिती आहे का मॅनेजमेंट आणि भावाला बी एवढी नाही मॅनेजमेंट. म्हणजे कामगार ठेवणं हे करायचं. आ हँडल करायच सोप्पं नाहीतर तू बी अजून ले
ते कामगारचं आमचं क कसं आहे माहिती आहे का ते आता काय सांगायचं तुला सगळे आमची तशीच निघाल्यात कामगार ते आमचं त्यो तू आता सांगू नकोस कोणाला जयंती आहे.
ते सांगितलं असती ते रे तू हो सांगितलंस की तू मागच्या वेळी सांगितलं गोव्याला आहे ना आता. गोव्याला आहे ना.
नाही ना आता त्यान स्वतःच चालू केले ना.. नाही नाही इथं मुंबईतच आहे गं. आता स्वतःच चालू केलंय ना ते हार वगैरे असं म्हणजे बाहेर ना आणून निघतो तो. चांगलं चाललंय त्याचं काही प्रॉब्लेम नाही चांगलं चाललंय ते पण. मी आलो त्याच्या घ घरी जाऊन मी फॅमिली गेलोतो त्या घरी. हम्म.
मग कामगार असे जास्त येते पण काय काय काय जण आता पहिल्यासार धंदा नाही राहिला सोड पव लगेच कामगार काढत्यात ते पहिलं तसं नव्ह
मी नाही ठेवलं असं नाही मी ठेवलेत
हा.
मी ठेवलेले. आता मी गाववालेच ठेवतो जास्त करून इकडचाच बघतो आमच इकडचं बघत नाही मी. ते काय त्यांचं जेवणाचं करा रूम भाड्याचं करा आणि परत त्यांना जर पसंत नाही पडलं क नाही एक महिना राहणार पगार द्या म्हणणार जरा गावाकडे जरा आमचं काम आहे जाऊन येतो म्हणणार आणि परत येत नाही ते आता इकडचं ठेवला का नाही? मग काय ते आपलं इथल्या आणि खर्च ठेवला तो अकरा वाजता याय लागला. किती वाजता अकरा वाजता आणि पाच स सहा वाजताच म्हणा जरा जात तो मी काम आहे जरा त्याने एक दिवस तर हद्दचं पार केली. माझी आय आजारी आहे.
व्हयं.
काय म्हणला नाही नाही माझी नाही मी एस पैसे देतच नाही सोड माझी आहे आजारी आहे मग ती म्हणलं समोरची पिशवी घेऊन निघालयं ते काय तुझ्या आईचं भूत आहे काय म्हणलं.
आई शप्पथचं आ रा रा. कोण होता मराठी तिथलाच. होय होय होय होय घावला रंगे हातच अ हा हा.
बरं तो पण जाऊ दे एक म तो तर गेलाच तो सोडा तो आता बर येतोय माझ्या दुकानात माल वगैरे घ्यायला. त्याचा विषय संपला एक कुठलं तरी ते एक
नर साय हो.
ते कुठलं तरी गाव आहे रे तिकडच एक जण आलतं माझ्या माग गम मिस्त्री माझ मागं लागलेला की पाहुण्याचा मुलगा आहेत. त्याला दुकान टाकायचंय त्याला मग त्यो असू दे म्हणला म्हणलं चालतयं म्हणलं आता नवीन नवीन आहे आठ हजार पगार देत म्हणला तो म्हणला नाही दहा तरी करा बर म्हणलं दहा देतो पंचवीस तारखेला आला.
हम्म.
ठिक आहे. सव्वीस तारखेला आला सत्तावीस तारखेला मला फोन आला आणि घरात पाहूणं आलते.
हम्म.
मला म्हणतोय मला दुसरीकडं बारा हजार पगार भेटलाय. मग मी सोडलंयं म्हणलं चालतय काही प्रॉब्लेम नाही मला ओके मला तसं पण एक त्याची सवय मी कु कुणाच्या याच्यात नाहीच.
हा हा.
ठीक आहे मग परत दोन दिवसानं ते त्याचा फोन आला.
हा.
त्यो म्हणतोय मला तो दहाचं द्याय लागलाय मी येऊ का म्हणलं आता याचं नाही विषय सपला.
बर. बर.
मग ते असं करून त्याला पण सोडलं मी आणि ते तिसरा आम चा मम्मीनं सांगितलेल गाववाला होता.
हा.
आमच्या गावाला तेचं कसं आहे ते सारखं मोबाईलवरच.
होय हा काम राइल नुस्त मोबाईलवर हा.
काय नाही नुसतं आपलं म मोबाईलवर आता चल ते नवीन नवीन आहे. पण जिथनं वस्तू काढतोय तिथं परत ठेवलं तर पाहिजेल.
हा बरोबर घेऊ बरोबर.
ते पण नाही बरं ते पण जाऊ दे ते इकडचंच करू ह्या डब्यात. हे करतच करू या ड डब्यात मग ते परत काढायला त्रास.
हा हा डबल काम करून ठेवलं.
हां. मग तो पण परत पंधरा वीस दिवस झालं नाही वीस पंचवीस दिवस झाल. मी जाणार आहे म्हटलं चालतयं य ये ये येवढा महिना
हा.
पूर्ण करून जा चालते म्हणला मग गे गेला. मग त्याच्या कुणाला पप्पाला कुणाला तरी फोन लावला की होता. जाय लागला नाही नाही त्याचा पप्पा आला तर त्याला घ्याला.
हम्म.
मग पप्पा आलं त्याला पगार दिला तो परत भुसरीमध्ये राहिला.
हा हा.
कुठं आपलं इकडनं दोन तीन किलोमीटर वर बुसरी आहे.